हा हा आवाज येत येत ना व्यवस्थित
हा येतोय काय करताय?
काय नाही? आत्तीच्या मुलीला जेवायला चारवते तिला
हा हा हा हा हो आमचं पण झालं आत्ताच
बऱ्याच दिवसांनी आपण बोलतोय
हो म्हंटलं आता बरेच दिवस झाले ना कॉल केला ना
हम्म हम् छान वाटलं बोलून खूप दिवसांनी आठवणीन कस स नाही नाही इकडे गुजरातमध्येच आहे
हा हा हा
तिकडे गावी जाऊन आले सुट्टीला जाऊन आले आले लग्न हो त्या घरी लग्न वगैरे आटपून सगळ हो जाऊन आलं की जाऊ नाही फिरायला नाही यावेळेला घरी लग्न होतं माझ्या त्यामुळं.. घरी लग्न असल्यामुळे कुठे जाता आला नाही? ते लग्न हा मग त्यातच पंधरा वीस दिवस गेले झालं सुट्टी संपले चला आलो मग काय मग त्यामुळे आधी आठ दहा दिवस गेले होते ते लग्न झाल्यावर एक आठडभर राहिलो
हा हा म्हणजे झाले पंधरा दिवसाची सुट्टी
ती की तिथे मग त्यामुळे काही सुट्टी सगळी संपली लग्नामध्ये ह्या वेळेला कुठं जायला मिळालंच नाही बाहेर
हा हा हा तेच तेच म्हणलं बघू काय?
तिला
हा मी आता हाय गावीच आहे सुट्टीला आलोय
अरे वा चांगली सुट्टी अजून चालाल्या तुमची
अजून आहे चार दिवस
हम्म!
झालंय आम्ही पण मा माहि एक महिना होतंय आम्हाला पण सुट्टीला येऊन. आता मुलांच्या गरमी भरपूर ये ऊन तरी अजून भरपूर आहे.
हम्म! आता कधी पाऊस चालू होईल तेव्हाच कमी येईल गरमी.
आता तर म्हणजे अ सांगितलय की त्यांनी अजून ऊन वाढ णार आहे
आता काय माहिती कधीपर्यंत वाढतय आता पावसाच टायमिंग व्हायला आलं.
पण पाऊस तर काय नाहीये. शेतकऱ्यांनी आता ते पेरणी वगैरे केलंय शेतामध्ये तरी पण पावसात त काय हे
खूप आता पाऊस पडेल तेव्हा असं गारवा तोपर्यंत गरमच होत राहणार हे आता.
बहुत ब म्हणजे खूप जास्त गर्मी आहे इकडं. तुमच्याकडं पण तिकडं गुजरातला म्ह जास्त गर्मी असेल?
इकडे पण गरमी भरभरा
हा हा गावाकडं कसं मोगळ्या हवेत सुद्धा जाऊ शकतोय आपण, म्हणजे मोकळ्या ठिकाण तिकडं कसं शहरामध्ये सगळं
त्या मध्ये सगळं आणि कुठं जाता येत नाही. त्यामुळे आणि बाहेर प जायाचं म्हणलं तरी इतकं गरमी आहे ना ऊन ये इतकं तर असं बाहेर जरी खिडकीत न बघायला गेलं तर झळाय लागतात असं एवढं उनये. कामं कामं मला इथ राहून गेल्यावर गा मी म्हणजे सकाळीच वा आणि हि गरमी हाय असं वाटनाच झालतं मला तिथं गावी इथली गरमी ये म्हणून. इथं एवढ्या गरमीतत राहून गेल्या मग तिथं असं आम्हाला तर काहीच
म्हणजे गावाकडं एवढं काय वाटत नाही म्हणजे झाडे वगैरे असतात. आपण दाराच्या समोर जागा बसू शकतो. पण शहरात तसं नाही आपण आपल्या घरीच बसायचं.
मग काय?
कुठं बाहेर फिरायचं, बाहेर पडायचं म्हंटलं तर उन्हातच. बाहेर पडाव लागतं.
काय? आता ते फिरून फिरून आता वैताग आलाय ना लग्न कार्य त्यातच, असलं गरमीच्या ह्याच्यामध्ये. आता बास झालं म्हणलं बास. हॅलो
आणि ते लग्नाचा लग्नाचा सीझन पण हे गरमी मध्येच येत
मग काय करणार आणि मुहूर्त पण परत नही परत मुलांच्या शाळा वगैरे चालू म्हणून मे महिन्यातलाच मुहूर
हा सगळ्यांच ते तेच राहतय सगळ्यांच ये सांग लवकर आईच काम आहे. तेच होतेय मे महिन्यामध्येच सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळे ते लग्न
सगळं नाही त म कसं होतं बर्‍याचदा कुणाच एक्झाम हाय कुणाच काय स्कूल हाय ते मग येत नाही लग्नाला घरचेच सगळे येत निराश होते मग म्हणून मांड आम्ही घेतानाच म्हणून शेवटचाच महूर्त मे महिन्यातला घेतला.
हा हा किती चौदा तारीख ला होता का लास्ट चौदा तारखेला हा हा हा नंतर अधिक मास लागला ना त्यामुळे
शेवटचाच मुहूर्त घेतला म्हणलं तेच घ्या म्हंटलं सगळेजण आले होते सगळे राहिलेच पण म्हणजे माझ्या नंदा वगैरे सगळेच आले होते ते कोण घरच नसल का मी आपले पाहणे पण नसले म ते अस चुकल्यासारख वाटत ना हा हे आले नाही काय म्हणून म्हटल ठीक आहे झाले.
मुलांना पण तेव्ह टाईम भेट ते सगळ्यांच्या सोबत एन्जॉय करायला. नाही तर ते पण आपण आपल्यासोबत बाहेर तिकड एकटच
मोठ्या हम्म मग तेच झालं हिच पण गेल्यावर एक चार दिवस क कोणाकडे जायलाच तयार नाही. ला मग नंतर नंतर सगळे झाले आणि ते कसं होते दिवाळी होती मे महिन्याचा म्हणजे सगळ्यांची भेट होतात ना आम्ही असत त्यामुळे कुणाच सुट्याेला वगैरे नंद वगर कधी येतील ते दिवाळी आणि मे महिना मे महिन्यात खक्क तर होतच नाही काय तर कार्यक्रम असला तरच आमची भेट होत्या.
हा हा दिवाळीतच म असच होते काहीतरी फंक्शन किंवा सण असेल ते जास्त सुट्टीचा म्हंटलं तर दिवाळी आणि मे
त्यांनी पण बाहेरच मुंबईला इिकडं चिपळूला वगैरे असं राहणार आहे मग त्यामुळे होतच नाही की त्यांनी पण लांब आम्ही पण लांब नाही हा सगळे एकदम कार लग्नाच्या कार्या तर ते सगळे एकदम येतात नाही तर मग दिवाळी पण एक आधी येत एक नंतर येते तोेपरे आमच जाण्याचा टाईम होतं ते त्यामुळे भेटलं निस्तच एखादा दिवस मिळतय भेटायला असं होतंय मग
नाहीतर मग तसच होतंय प्रत्येकाचं टायमिंग काम सगळं वेगवेगळं असतंय नियोजन त्यामुळे मागं पुढं होतय सगळ्या गोष्टी
चार पाच दिवस होते सगळे जण एवढच मजा आली मग काय
नंतरला ते कस परत स सगळे गेले ना परत आपल्याला करमत नाही.
हम्म मग तसच झालं सगळे गेलीत, कार्य झाल्यावर पूजा पण झाल्यावर सगळे गेलीत. आवड घर रिकामं वाटालं पण आल्यावरते त्यां घर एवढं रिकाम झाले ना म्हट काय अस वाटना करमना झाले म्हणले वीस पंधरा वीस दिवस झालं सगळे होते म्हणले करायला तू पण होते. शांतता होऊन जातीयाच दरवेळेला तसंच म्हणता तुम्ही चफ टेऊन गेला का नई हितनं म्हणत्यात. घर लय रिकामा होतय म्हणत्यात, पोरं नई ते त्यामुळे होतेत. मग काय, म्हटलं चालायचं, आमचं हायच. सो म्हटलं आता काम आहे, जिथं असल तिथं जावच
जावंच लागतेय होय. आता आमच्या पण घरी तसच आहे, आम्ही घरी तिकड गेलो की सगळे म्हणतात आम्हाला घरी करमत नाही, घरी करमत नाही. म आ हा कधी कार्यक्रम असेल, आता मुलांच्या सुट्टीवर डिपेंड राहतय जायचं.
होय. या वर्षी आता इथं आल्यावर आणलेत. आंबे तिथं काय ग लग्नाच्या ह्याज्यामुळे गोंधळेत कशाला का आणते काय केलं. आधी खाल्लं होतं एप्रिल महिन्यात आता आल्यावर इथ मग घेऊन आलं.
हा आणि गावी कस माहिती आहे, मेच्या एंडिंगलाच ते म्हणजे एक दोन आठवड्यात असे लेटच येतात आंबे गावी शह तिकडे आपल्याकड कसं ते बाहेरून विकायला वगैरे आंब येतात ना गावाकडे कसं विकायला वगैरे नाही आपल्या गावात जे इकडचे तिकडचे आंबेत ते लेट येतात थोडे त्यामुळे ते खायला लवकर नाही भेटत.
हम्म आता मी इथ आल्यावर पण ह्यांना म्हटलं आणा म्हटलं पोरगीला खायला मिळालंच नाही म्हटलं तिथं काय लग्नाच्या हच्यात गोंधळात कोण आम्ही आण आणतच बसल नाही तुही म्हणल राहु दे नंतर आणू नंतर आणू हे झालं राहण हे कार्यक्रम होत मग आणू अस झालं म्हटलं टायमिंग म्हणलं आता आना म्हणलं
म्हणजे गावाकड कस आपलं हे च ऑरगॅनिक भेट
हम्म मग हिथ हिथ पण आम्हाण कसं होतं हिथं खाली आमच्या आम्ही जिथं राहतो ना तिथं साईड शेजारीच आहेत त्यांची बाग आहेत ना आंब्याच्या मग त्यांच्याकडूनच आम्ही घेतो त्यांच ऑर्गॅनिक असत तर ते म्हणतात आम्ही केमिकल्स नाही युज करत म्हणले पिकवायसाठी पण मग ते कच्चे आंबे बागेत ना आणून काढलेले आमणा आणून दिलेत हा मग इथे घरात आम्ही पिकायला ठेवलेत अजून पिकायच्या आता चार आठ दिवस हो आजुन पिकाय लागलं ते थडं थोडं पिकाय लागलं
हा मग ते ठीक आहे म्हणजे नाही तर ते बाहेर कसं मार्केटमध्ये येतात ना
ते नाही आणित तिथं आल्यापासून तेसच करत तेे शेजारी ओळख झाल्या पासून ते म्हणतात बाहेरने घेतच बसू नका केमकल च त असत आपल्या बागा असताना कशाला हे करताय म्हणतय ओ मग काय म्हणून आम्ही तिकडे गावी गेलो तिथ लय हिकरत ब म्हटं आपल्याला मिळतं ऑरगॅनिक तर कशाला तथं हे करत बसायचं म्हटलं होऊ दे म्हटलं नाही मिळाल तर नाही म्हटलं दाल्यावर आता आता खायचंय अजून हा पुढचा महिना अजून असतो हिं आंबे भरोपर जास्त दिवस आपल्याकडे जून महिन्यात नसतात एवढे आंबे पण हिथं मे महिन्यातच खऱ्या अर्थानं चालू होतात
हा मेच्या एंडिंगला मी आता मे चा म्हणजे आता पंधरा तारखेनंतरच ते पिकायला हळूहळू सुरवात हो ते बाहेरून येतात ना ते म्हणजे त्या पूर्ण तयारी न
तयारी न ते केमिकल्स मारून पिकवलेले असतात म्हणून हा आता जून महिना पण पूर्ण आम्हाला खायला भळतो इथं आलं कि मग मा टेन्शन घेत नाही गावाकडे गेले की नाही तर नाही राहते म्हण ते हि आलावर होऊळते म्हण
हा तेच की आणि ते केमिकलवाले कसे त्यांची चव पण वेगळीच राहते ते काय तरी ते बरोबर नाही लागत फक्त कलर ववरूनच दिसतय घेताना मस्त वाटतय घरी खब पण चव पण बेकार आम्ही होतों तिकडे मुलं बघितल्यावर शांत राहत नाही मध्ये घेतल्या शिवाय मी ते काय बरोबर बरोबर लागलेच नाही आम्हाला. म्हंटलं आ तर जाऊ दे आता गावी गेल्याशिवाय खायचेच नाही आंबे तसे आम्हाला भेटले खायला. आंबे आता
हम्म.
आम्ही आता शेवपर्यंत राहिलो ना
धरले ना गावाकडचे चांगले लागतात आपल्याच.
चे सोबत
मग काय कच्चे घेऊन गेले की पिक पिकतात एक चार पाच दिवस होय. होय. ह हं
वर्षातून एकदाच भेट त्यांना खायला
पुढच्या वर्षी ते मे महिन्या का भेटत नाही काय नाही मग काय बाकीचे सगळे सीझन फळ फ्रूट मिळतात पण आंबे आपल्याला एकच वर्ष त्यामुळे हाय तो पर्यंत. केमिकल वाले नाही जे सीजन म म्हणून सीझनल फळ आहे सीझन म त्याच सीझनमध्ये खावा म्हणतात कारण आता वर्षभर भेटतात पण ते व त्या टाइमला खाऊ नका मधे इतर वेळे जेव्हाला सीझन आहे तेव्हाच खा.
हा नाही तर ते आपल्या शरीरावर पण परिणाम करते.
हो हो हो चालेल चालेल ओके बाय हा बाय